हॅलो
हा बोल की, हा बोल. जेवलीस काय?
हो जेवलोकी तुम्ही?
हो जेवलो की तुम्ही. जेवलो की आत्ताच
आणि काय
लाडू काय शाळेला गेलाय. आणि काय काय नाही बघ निवांत हाय. होय शाळा गेलाय.
नीरज तेन
निरजतेन निरजतेन पण गेल्यात.
हा हा जेवला. जेवला काय? आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा वाजत काय? हा यालायं यालाय.
काय येतच
म काय येतच नव्हता म्हणून विचारलं.
आणि काय
आणि काय मग. काय नाही बघ निवांत हाय.
पाऊस हाय.
पाऊस हाय पाऊस आता पडला आता जरा ऊन आलय.
हा हा
जरासं पडला. हा हा. तिकडं आहे काय?
इकड नाही आभाळ आलय.
इकडं नाही आभाळ आलय इकड पडलाय जरा. पडतंय आणि ऊन येतंय आणि पडतय. आणि काय काय नाही
आवरलं सगळं
आवरलं सगळं होय आवरल बग.
चिनू काय शाळेला गेल्या. हॅलो हॅलो
हां बोल की
चीनू काय शाळेला गेल्या काय.
चीनू कायं शाळेला गेलाय काय होय गेलाय गेलाय.
हा
ह हा
मग
अम मग आता चार वाजता येतात दोघं पण
ह ह
हा हा
पाचला सुटत नाही काय
पाच ला सुटत नाही काय नाही नाही चारला सुटते
मग
मग लाडूची काय लवकर सुटत्या वाटतं
लाडू ची दोन-
लाडूची दोनला सुटते आता आधी दीडला सुटत होती राहतोय काय ते शाळेत हम्म् राहतो कि हम् लहान आहे अजून त्यामुळं
हम्म पहिला पहिला दमवत्यात की
हम्म पहिला पहिला दमवत्यात की आणि चिनु तर आमचा केवढा पंधरा वीस दिवस गाडीवर बसायचाच नाही उड्याच मा गाडीवरनं जात नाई जात नाई
हा सकाळी जाताना म्हणतोय की मग मी पण जात नाई म्हणून आणि जातोय मग जेवण झालं हाय व्हय आवाज येतोय
येईना झालाय काय
हा आता येतोय
आ मी
मधी मधी पूर्ण सायलेंटच होतय
हम्म
मग
ते बहुतेक ऍप पूर्ण चालू लागतय वाटत तरच ते आवाज येतय बॅक ही घेतलं हा ना मग माझ्या इथं बॅग घेतलं तर लगेच घेऊ आवाज येत नाई असय वाटत म्हणते
आ हा
हम्म
जेवण झालं
हम्म झालं की
मग
काय मग आज कुठला विषय बोलायचा
काय बोलता बघा
ह-ह-ह
अजून पाच मिनट आहेत हा
की
सांगा तुम्हाला कोणती येत्या
आम्ही काल परवा हेची केलेली बघ तुला हितं माहितय. पनीर पनीरचा बिर्याणी पनीर बि''--''
नाही ओ. सांगा.
''हं ''ते हे, एक किलो त हे घ्यायचं असलं तर एक किलो तांदळाची करायची असली तर. तांदूळ पहिला घ्यायचं. ते भिजत ठेवायचं अर्धा तास.
आणि पनीर किती घ्यायचं.
नंतर मग ता. पनीर चारशे ग्रॅम घ्यायचं आपल्या आवडीनुसार घ्यायचं सोड कमी जास्त आस ''--'' एवढं काय फरक पडत नाही.
हा हा, मग. आवाज येतोय. हॅलो,
हा,
हा आता येतोय बघा हा आता येतोय.
ते मीठ लावून ठेवाय म कांद्याला मीठ लावून ठेवायचं.
''हं''
आणि दहा मिनिटं ठेवायचं तसच.
हा,
त्यानंतर त्यातलं पाणी सगळं गाळून घ्यायचं म्हणजे दाबून अस. हाताने दाबून पिळून घ्यायच आणि ते तळायचा. मोठा गॅस म्हणजे तेल तापलेलं पाहिजे जास्त.
हा हा,
लाल सौ लाल कलर वर येपर्यंत कुरकुरीत होऊपर्यंत टाळायचा ते. त्यो बरिस्ता म्हणून घालतात की सगळ्याला बिर्याणीला.
हा माहित आहे की वर्ण टाकतात.
ह्यातून घे हा.
मग.
नंतर पनीर तळून घ्यायचं हेच्यात. पॅन मध्ये कडईच तेल घालून तळून घ्या हा तेलात. ते काढून मग त्यात आपल्याला काजू वगैरे घालायचं असल तर ते पण तळून घ्यायचे.
हा,
नंतर भाजी साठी हे करायचं कांदा टोमॅटोची प्युरी करायची.
हा,
आलं लसूून आलं लसू. ची पेस्ट काढात टमॅटोची प्युरी अस. आपण पनीर भाजीला कसं करतोय ना.
दम बिर्याणी काय असंच डायरेक्ट फोडणी. च छ ह हॅले, आवाज येईना.
हा अता यायला का तू?
हा हा येतोय.
हा मग ते हे करायचं? ते भात पहिला शिजवून घ्यायेतात.
ह हा.
म्ह ते मोठं भांड घ्यायचं भातासाठी आणि त्यात पाणी गरम करायचं त्यात खडे मसाले टाकायचं. जिर, तमालपत्री, बदाम, असं टाकायचं सगळं. आणि नंतर त्यात हे कराय हम्!
ती लेयरभाताची एक पनीरची हा.
ते कलर बदलते कि म ते पिऊळसर दिसते पाणी न.
हा हा.
भातचा कलर तसा होतोय म्हण त्यात लिंबू पिळायच म्हणजे पांढऱ्यावर शुभरत भात होते.
हा हा.
मग त्यात लिंबू पिळायचा आणि मग तांदूळ घालायचं. तांदूळ घालताना तर पाणी असं खळखळ उकडायला पाहिजे‌.
हा हा.
आ चुकता असा होते.
हा.
मग त्यात तूप जरा घालायचं आणि भात निम्मा म्हणजे सत्तर टक्के ते शिजवून घ्यायच.
हा हा.
आणि तो काढायचा काढ आपली पुरण वाट त्या चाळण असते की? हा काढून घ्यायचा म्हणजे वाफ सगळी जाते नाही तर मग, प्लेट मध्ये ते काढले तर खालचं पाणी तसच राहते ना. मग ते आणि जरा गिच होतंय भात अस म्हणून हे काढून घ्यायचं पहिला. चाळणीत म्हणजे पाणी निसळून गार होते भात.
हा हा.
आणि मग त्यानंतर इकड मग भाजीची तयारी करायची तोपर्यंत. ते पॅन मध्ये बट
नाहीतर तेल घालायचं आपलं नाहीतर तूप घालायचं काय पण आपल्याकडं अवेलेबल असेल ते घालायचं.
हा हा.
त्यात सगळे खडे मसाले घालायचे‌
हा.
आणि आपण टॉमॅटो आणि ही जी प्युरी केलेली असते की.
हा.
आ आणि टॉमॅटोची प्युरी घालायची. बारीक चिरून घातलं तरी पण चालत एकदम बारीक चिरायचं कांदा तेन
हा हा‌.
णलं तरी पण चालते आणि त्यात ते घालायच. मसाला, बिर्याणी मसाला घालायचा.
हा. हा.
नाहीतर गरम मसाला पण आपला चालतोय.
हां.
धने पूड ते- चट म्हणजे तिखट, मीठ. सगळं घालायचं. जरासं शिजू द्यायचं. दही घालायचं थोडं.
हां. मॅरीनेट करा.
नाही तसंच घालायचं त्यात भाजीत.
हा. हा.
ह्याला काय मॅरीने, ते चिकनला- तेन करतात खर. याला तसं नाही. ण तळून घेतलेल न त्याला आणि त्यात जरा - ते आपण बरिस्ता केलेला असतोय बघ. तो चुरून . हां. तो पण भाजीत घालायचा चुरून थोडा. आणि सगळं असं शिजवायचं त्यात नंतर मग- मटार आपण घालणार असलो तर मटार घालायचे.
हां. हां. आवाज का?
त्यानंतर त्यात पनीर घालायचं.
हां हां.
हां. मग पनीर घातल्या नंतर - झाली वाटत मिनटं.
किती मिनटं झाली? अकरा.
हम्म.
कट करतो आता.
हम्म. चालेल नंतर बोलूया
हां.